हॅलो हॅलो येतो का आवाज? हॅलो येतो का आवाज म्हटलं
येतो
अग ते ह्याच्यावरती बहुतेक फोन रिसीव्ह करायला जरास वेळच लागतोय वाटत असं
हा वेळ लागतोय अगं ते सेटिंग होती काहीतरी मला समजतच जाऊ दे, हा
ओके केली का मग
हो केली केली
हम्म काय करते म जेवली
जेवली तु?
जेवली अगं तुम्हाला पहिला मी सकाळी दुपारी फोन केला तू म्हटलं फ्री असशील म तू उचलली नाही नंतर तू केला हा, मला वाटलं झोपली असेल म्हणलं जाऊदे म नंतर तू केला संध्याकाळी केला ना पाच वाजता तेव्हा आजी आली होती. ती सासू आजी सासू आली होती परत हे घरीच होते का आज घरी म्हणजे त्यांचे बॉस आले होते आज जॉबवर जाय सगळ सकाळी आवरून बसले सगळ जायच आठ वाजता म्हणून
हा
आणि नंतर ना त्यांचा बॉसचा फोन आला नको येऊ म्हणे मीच तिकडे येतोय निफाड मध्येच कामय जॉबच हेच एक मीटिंग जायचंय मग म्हटलं ठीक आहे मग ते आले इकडच गेले इकडच साडेतीन पर्यंत जेवायला आले होते घरीच त्यांचा डाबा घेऊन घरीच जेवले परत मग हे गेले - सोडवायला त्यांना नािफाड मध्ये स्टँड वर तिथंन आले साडेचार वाजता महेश भावजी भेट कलेली वाटतं मगाशी त्यांनला
हा बोलते बोलले हे मला हा बोलले गौरव भऊ भेटले म्हणे
काय म्हणत होती
काय नही म्हणे गौरव भऊ भेटले एवढंच बोलले
हम्म मग ते मला तेच म्हणले महेश भेटला मला त्याच्यामुळे मला वेळ झाला बडबड बसल तिथं म्हणलं ठीके काही नाही कमी नव्हत काय
असं हा हा म्हणजे लई बिझी असते ना तु झा नवरा बिझी म्हणजे काय असा असं काही तसं बिझी असेल
काय म्हंती
पंतप्रधान ल तर माझ्या मिस्टरांचंच नाव येतं
हा ना आगत हम्म
अगं मग बी झोपली त तू कॉल केला बी झोपलेली नाही तर उठले डायरेक्ट तोंड धुड डायरेक्ट कांदे भरायला गेले कांदे भरून झाले तर उघल सर्दी बिचारून नोको वाजा फक्त पाच कॅरेट कांदे भरले फक्त पाच कॅरेट भरले
कॅरेट राहु दे कांचन तुला ते कांद्यां मुळे परत त्रास व्हायला लागलाय
त्रास म्हेजे बा वो आता जस्ट मी औषध घेतलंय बरू खोकला बद्ध झालंय आता कंटीन्यु लॉज स टॉप खोकला येतोय पूर्ण जामेच अर खोकलं खोकलान छाती डायरेक्ट नॉनस्टॉप दुखते माझी आता औषध घेतलंय जस्ट म्हणजे जे एक दोन मिनटं झालंय तुझा फोन आल्यानंतर औषध घेतलंय बरु बोलता येतय आता
काय म तेच म्हणते ना क एवढं जाम झालं डायरेक्ट तुझं
फक्त पाच कॅरेट भरले ग फक्त पाच कॅरेट भरले
तर तुला कॅरेट पड तुला स्वतःची काळजी तबेची काळजी नाही पडली तुला
आता काय ऑप्शन मला वी झोपलेली होती मला आईनी उठ उूनलेलं चल म्हणे कांदे भरायचे त्यांला माहितीय तर रे बोलले होते हे हे बोलले होते मागच्याच बरे डोक्याला ताण होतो बरे हा दरवेळेस एवढे एवढे कांदे भरायचे सध्या काय धा कळत माझी मम्मी पण बोलली त्यांना म आता काय करायच रे मम्मी पण बोलली मला हा एवढं टॅक्टर भरूया
काय अवघडे बे खरंच बे का तुमच्या घरात कोण तब्येतीची काळजीच नाही घेत तुझी
काजी पत्तय आजीबत्तय दुख्या बाऱ्याच्या लायकीच राहेत
हा म्हणजे असे म्हणजे तू घरात सदस्यनी तू काम करीेत नाही का ते कॅरेट भरायला कांदे भरायला तू काय बी होई पण आमच काम करून देवाय तुला कुठ तर रोज दिल्या सारखं हे असं नाही न सारद बाई स्वतःची काळजी घेणे किती इम्पॉर्टंट आहे कांचन माहितीय काय
इंपॉटंट म्हजे एवढी जिरती का भास कधी ग
वाफ घे जरा विक्स टाक पाण्यामध्ये तुला तिचं मशीन
सांगितलं का
नाही मला नाही बोलली पंप दिला म्हणजे तुला दम्याच त्रास आहे कांचन
ब्याचा त्रास होयचझ स्छी पूर्ण लॉक होती बा
मग तू एवढं असून सुद्धा तू दवाख्याना जे का तिथं काने भरायला जाते का तू
इ हेल इ हेलरे अह रोप पर येत पाड दुड फेकले चक्रवाारचे त्यार कुठ देऊ डावर
हे बघ तू काय करते माहिती का इकडे जाऊ गोळा औषध घेते आणि परत इथे आहे.
ह असच बे बे ब बेच्यावर ब तरीिक सहा बेचो काठ
मग याला काय अर्थ आहे सांगार दवाख्या जायचं पण काय अर्थ आहे. आणि ते कांदे भरायचं पण काय अर्थ तिकडं जायचं आणि तिकडे पैसे घालवायचें त्याच्यापेक्षा एक दुसरी बाई बोलवायची काम करायला. आवाज कट होते आहे गो तुझ्या
माझ्या सासू संजलं पाहिजे
तेच म त सासूला बोलायचं ना तुझ्या तू कमायं मी इथं तुम् इथं कमावाय लागले तिकडे दन दवाखडत घालायचे तुझा आवाज कट होतय अगं.
रेंज रेंज म रेंज म हा येत
अगर रेंज काही इ रूपलाग रूपला रेंज ह अगं दोर्ष झाला ह त होत एवढ्या दिवसात त्याला समजायला लागत होत ना
समजय लागत होतंणे दुसरी बाैबा भरायला लागत होती
हम
त्यांना कळायला पाहिजे काहीला तसा त्रासची उद्या काय बरं वाईट झालं काय करायचं
पल्याची उ चचडला होता मग बियांना म्हटले
मला हम्म काय म्होल
म्हटलं मी यांना म्हटलं माझं या कांदा्या म एका दिवशी मरून जाणार आहे म्हटलं मी. मग ते उद्या बसत जायचं र तुम मग काय ब
खरं का अगं तुझ्या आवाजावर ना कोण तुला जाऊन पण देणार आमच्या घरात जर तू आता असती ना कांचन
हम
तुला माझ्या सासूनं सुद्धा फोटो पाठवले नसते माहिती का तुला घरातलं काम सुद्धा लावली नसते. माझी सासू कशी का असना ग हेल्थच्या बाबती त लई सटिक टे लई म्हणजे लईस्टिक टे मी आम आमच्या घरात पाहि ना तू सगळे आजारी असत मी आजारी कधी पडत नाही मला एवढं एवढं काही झालं तर सगळे दवाखाना हे ते अस तसं सगळं करत बसत तिघेच्या तिघं लागते मागं काम असय त्यांना माहिती काम करणारी एकटी च हला काय जात गेला गला गेला काय झालं तर मग आमच अवघड
आमची इथ नाही असं आमची तर असंय जिथे आंग काढू घेत फक्त काम चोरपाला नाही नाही करू घी हा करील तो करील ती करेील तो करील बस रवालली उ ते म्हाला वाटत बीच करावंगळ ग्यायला तटापाटावरू घ्यावात बसून घ्यावा
ह
ह
लई अवघड ग बाई
अगो खोकायच तर जाऊ दे तुला माहिती का बाजूला कारल्यारची भाजी हे डोळे ज आग होती डोळ्याला खाजवी य ती डोळे सुूजात्या काल पण ड्रॉप घातला ह काांदली म्हणून सांगते काांदे भर का काल भरले का कधी भरले का वैस भाऊजलं माहिती सगळं ह कती ग
माहिती असून पण कस का पाठतो ग नवरा तुमझ तुला मी बोलील बोल का काांचन नाही मी बोलल बरं का मी खरखर सांगते काच
बोल बाई काय बोलायच तुला हे बाई काल तुला सांगते दोन कॅरेट खात भरली बर दोन कॅरेट दोन कॅरेट खाद भरली प डोळ्यांना हात लागला अशी काजू अशी तूा डोळे डायरेट सुजून आले डोळेध्या काही डोळेडॉप टाकला झोपले आज परयम काांदने भरले आज केव्हाची खजू होेतती मग भ त ड्रॉप टाकू देऊ का म्हटला थांबा झोपायच्या वेळेस टाकते
बापर मग तुझ्या शुभांगी लहान संदीपला दयामया नाही
आजिबातलं कागं कोणी शब्दलाही विचारत नाही पर बरेपर्यंत खोकते मी बरेपर्यंत म्हणजे श्वास थांबतो एवढं खोकते मी नॉन स्टॉप खुकला आहेत वारी एक
मग तू स्वतःहून का जाते कांच थांब ना घरी तुम्हाण ना मला त्रास व्हायला लागले मी नाही येणार तुला बोलता येत नाही तुला तोंड नाही तुझं
तोडाय कर सगळ्यां हे माधवाच्या सासूच काम लाग हे हम
तू बोल त्यांनाच नाही काय तू बोलत नाही तू करते म्हणून तू लावते फोन लाव तू लावते कॉल चला चला हा घ्या कानचल ना घ्या कनचल तिला काय नाही होत तिला काय नाही होत तिला त्रास झाला अस तिचा सागितल्या असती असं मस्त काच्यान जर तुला त्रास होत तू सांग मला त्रास होतोय एवढा दवाखाना करून आणलाय आपण तर मी थांबते घरी मी घरातलं करेल पाहिेल तर पण तुम्ही जाऊन करून घ्या एवढंस
असं पण सगळं घरातलं बीज करते कांदे भरून आल्यानंतर पण असं पण सगळं मीस करते
ऐक ते कोणाला काय बोलावं तुमच्या घरात सोड
लायकीवान नाही खोली तेवढं
म खरंचिकायच अग मला पाठवले मला पाठवले
मला नवऱ्यानी लाडाऊन ठेवलंय म्हणे एकती होती. अन दुसरी ती अ मी घरातली मोठी सून ये अ बघ बरती मी मोठी सून ये. मी म्हणाली लय प्रेम आहे काय का चायचा घोडा काय ग? काहीतरीच होती ती हह ह
येडपट नाही मला पण दिस बहुतेक आपल्या दोघांना त्यांना सेमसेम विकासयला
से पाठव से पाठवलाय हा तेच आहे तुम्ही ाकलाय रे दिलाय काय द्या आता त्या त्याचा दिला रिप्लाय
मीन नाही का स्टोरी लावली आज म्हणे अ घरी असलो वर हे असच करतो का म्हध्ये. होह म्हटलं आता घरी नाही आहे म्हणलं त्यांनी फाडला गेली म्हटलं बस सोबत जुना व्हिडिओ म्हटलं मी आज टाकलाय. बिचारी! ह्याला वाटत असल का घरी असल का आम्ही फोटो स्टेटस टाकत बसतय. आता घरातला फोट थोडीये तो
ऐकलं त्याला म तूपण भेटल्यावरती एक हात धरूस नाही. टाक पाय धरून स्नॅप टाक.
आम्ही पायधरून हात भरतो म्हणून टाक.
टाकत नाही न सोलीत चालत ना टाक अजून कर चाळे कधीतरी आमचे नवरे घरी राहतात टाकू दे म्हणा. हा उजडला स राईट राईट राईट रात्रीला उजड हो कधीतरी आमचे नवरे घरी राहतात टाकू दे म्हणा.
हा ना ते बी का टाकला? असच ती काल परवा दिवशी भांडण झाली काल मिटलं रात्री म्हणून मग आज टाकलं सकाळी.
प्रेम उतू गेलं का? प्रेम उतू गेलं?
उतू गेलं मग काय करती अग रात्री मिटलं काल काच्या काय सांग
हा का?
काय बोलती एक पूर्ण दिवस गेला त्यात बरं का? एक पूर्ण दिवस आल्यावर भी झोपलेच होते ते. मीच बडबडली ढीग भर बडबडल्यावर रिअलाइज झालं वाटतं काय तर?
हा हा हा
मग सॉरीन अन बिरीन ह्या अन त्याव अस नाही अन तस नाही. चार गोष्टी समजून सांगितल्या मग हा मी पण हा हा म्हणलो.
ह चालायचंच आपलेच म्हणायचं आणि सोडून द्यायचं.
सोडून द्यायचं हा ना मी म्हटलं याचं पू पुढं जर असं वागलेल म्हण डायरेक्ट सांगेल म्हणलं तुला.
हम्म हम
आता काही नाही म्हणलं सांगत हा न मी ते मी एक म्हणले काय माहिती काय मी एकच म्हणले फक्त तुम्हाला मी आत्ता बोलते म्हटलं. मला टाईम द्या आणि अस तुम्ही झोपलेनी अस तस जेव्हा मी बाहेर जॉबला लागेल म्हणलं. मी जॉबी बी करील मी घरातले बी काम करील तर मला लय लवकर झोप मले तुमच्या अगोदर मी झोपील म्हल तुम्हीच बसून मिस क करशील म्हटलं मला. मेघा बडबडत होती आता बडबडत नाही शांत झोपली आता ग
हम्म तेव्हा जास्त त्रास होईल.
बोलायचं नाही. हा तेव्हा मला म्हणायचं नाही म्हटलं बोलली नाही मयच मी अशीच वागेल म्हटलं ह मग तुमच्यासारखं आलं की मोबाईल बगैर आणि पडीण वाटलं नाहीनाही असं कसं करती असं कसं म्हणते बोलायचं बोलायचं माझ्या कमरतलाात घालायची म्हणे मला उठवायचं मममी उ टी मममी बवा बो खायचे काय म्हणलं लशा नाही म्हणलं असं कबरलात हा ना किती मिनटं झाली
अारब
किती?
बारा मिनिटे झाले बारा.
हा तसं बी चालतं छोट मग थांब कट करून परत लावतो तुला.
हा कर.